हा. येतोय का आवाज?
हो हो. येतोय. तुम्हाला येतोय ना?
हो येतोय की.
हा ह.
अ आला चहा
चहा नाही आहे अजून चार नंतर या्यायचा दुपारच्या शक्यता एवढा ल नाही तुमचा?
नाही नाही अजून नाही थोड्या वेळाने
हा हा.
हा स्नेहल नाव आहे हो तुमचं.
होय होय.
स्नेहा आहे.
होय बघितलं. आणि काय मग काय करताय?
काही नाही निवांत बसले बघा ते मला उद्या पर्यंत कमप्लिट करायच अस मॅसेज पडलाय मग बघि तथलं कोण फ्रीच नाहीये म्हणून मग ताईंना मेसेज केले होते काल
हा हा हा तिथं कस झालंय मुली छोट येत न त्या त्या दुपारी झोपल्या वगैरे तर मग ती करू शकते. पण आज काय त्या दंगाच करायल्यात हॅलो आवाज ब्रेक होतय तुमचा
हा हा.
कालमांचं बोलण त्यांच्या सोबत तेच सांगितल्या असं अस दंगा कर तात वग
हो होय होय मग ते बॅकग्राऊंड नॉवल्स पण असला की मग ते होत नाही ना व्यवस्थित
हम्म. तेच मग अशी त्यांना विचारलं की आणखी कोणी आहे का बोलेल का म्हणून कारण आज कम्प्लीट करायला पाहिजेल ना. ह् कारण माझ्यामध्येते दोन महिने होऊन गेले मला टास्क येऊन
हा टास्क येऊन
होय.
म मग का केला नाही एवढं दिवस
अ ते सांगत होते की म्हणजे आता कोणता आहे तर व्हाला पाहिजे ना की हा आता बोलूया किंवा काय किंवा मी फ्री अस तेव्हा समोरचं बिझी आणि समोरच बिझी असते तेव्हा मी म्हणजे ते टाईमच मॅच होईना झालत
हा हा हा मग कोणा ओळखीचे असं नाही आहेत काय?
मी आहेत की म्हजे झालेत माझे कॉल दहा कॉल झालेत
हा हा हा.
बाकीचे राहिलेत
हा हा.
हम्. तुम्ही काय करताय?
मी टीचर आहे.
अच्छा.
तुम्ही काय?
स्टुडंट होय. आणि काय मग वेगळं असं काय करताय घरी असं ते
वेगळं असं काय नाही सकाळी असत कॉलेज. म्हजे म ज्युनिरला आहे ना कि त्यानंतर दुपारनंतर काय आहेच की ऑनलाईन काम वगैरे करायचं. चालू आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स पण तयारी त्याची पण
हा हा.
ते पण सुरूच हाय.
अच्छा.
हम्म.
हम्म. मी केक करते घरी म्हणजे आहे कॉलेज वगैरे पण एक आवड म्हणून केक करतय.
हा हा. कसे कोल्ड केक बनव
हा कोल्ड केक.
हा हा. मग त्याचा तुम्ही काय क्लास लावला होता?
नाही नाही क्लास. असच बघून बघून शिकले. हा. होय. जसं काय असं म्हणजे झाल्यात बऱ्यापैकी म्हंटलं तर तीन तीन वर्ष होऊन गेली म्हणजे करतय जस कस ऑर्डर असतय तस. हा होय. घरी पण आणि बाहेर आमचे रिलेटिव्ह मध्ये मित्रमैत्रीण अस.
हा हा हा. मग कसं देताय तुम्ही ते?
म्हणजे क्वांटिटी वर असतय पावशेर म्हंटलं की दीडशे.
हा.
हो. एकशे ऐंशी फ्लेवर, डिझाईनवर कसं पाहिजेल तसं.
हा हा हा.
टीयर्स चे पण करतोय. परत हा म्हणजे आपलं कोणता फ्लेवर आहे आता रस मलाई असेल तर त्याच जास्त पडतय. आपल रेग क्यूलर म्हणजे पाइन अप्पल असेल किंवा स्ट्रॉबेरी
हा.
मग त्याच दीडशे पावशेर असं होतं. त्याच्यापुढे असं. जास्त करून पावशेर च घेतात.
हा.
हम्म हम्म.
होय. जास्त कोण म्हणजे एवढे मोठे कोण घ्यायला बघत नाही. छोटं असं फंक्शन काहीतरी, मोठं फंक्शन वगैर असेल तरी
डबल टीअर ती म्हणजे दोन किंवा तीन टीअर पर्यंत तर केले.
होय. भारी हाय क्लासेस वगैरे न करता स्वतः स्वतः तुम्ही बनवता
हो. म जरा सुरुवातीला अवघड गेलं. डिझाईन मध्ये वगैरे जरा असं बघूनच की इकडं तिकड युट्यूब वर वगैरे तेन असं.
होय होय.
ते प्रॅक्टिस होपर्यंत जरा जातोय वेळ. होय होय. लो होय बनवलं. बार्बी चा परत एक बार्बी मध्ये पण बरेच म्हणजे पियानो वाज तिला वगैरे आता ते आधी ट्रेंड मध्ये आल होतं बघा.
हा हा हा.
हा. ते पियानो वर म्हणजे असं ब वाजवत बसलेलं बार्बी किंवा शू बी असलेली ते पण केल.
होय. छान आहे म
परत ते डोरेमॉन ते पिकाचो.
तसे पण बनवलेत?
हो. म्हणजे ते कसं फेस क्रिएट करून करतात ना तसे म्हणजे सर्कल वरती ते काढतात ना इमेज.
हा हा हा.
हां तसे
हा ह
हम्म
मग ते फोटो फेमचे वगैरे पण असतात ना त्यामध्ये
हो असतात की ते नाही केलं कधी ट्राय
हां हां हां
ह हं
ते
ते जरा जास्त म्हणजे हेवी रेंजमध्येध्ये पडते ना मग ते कोण इकडं आपल्या इकडं जास्त कोण घ्यायला
घ्यायला बघत नाही ते क्वचितच देतात पण आमच्या त्या दिची मुलगी आहे ना मोठी तिच्या पहिल्या बडेला घेत लागल तसा बनवू त्याच्या नंतर काय परत
ते इथं कसं मी जास्त बाहेरच्या नाही ना आत आपल्या घराजवळ जेवढे काय असतील किंवा फ्रेंड सर्कल मध्ये तेवढंच घेतय ना
हा हा
म्हणजे त्यामध्ये ट्राय केल तर बेकरी मध्ये वगैरे विचारलेलं पण ते भरपूर कमी सांगतात ते
होय होय ते कसं त्याचं पण मार्जिन वगैरे बघतात ना
होय आणि त्यांना करून आपण नऊ सकाळी नऊ दहा पर्यंत त्यांच्याकड पोच करायला
हा
असं पण असते मग ते नाही ना होत वेळेत जायला द्यायला वगैरे ह आता जसं येते तसं करायचं
होय काय तेवढंच आपल्या म्हणजे एरिया पुुरत जरी झालं तरी रिलेटिव्ह मध्ये वगैरे
होय भरपूर होते होय. आणि आता आधी सारखं नाही काही पण फंक्शन असलं की केक आणतातच
होय आणतात फक्त बर्थडेज लाच पाहिजे असं काही नाही. काय तर ते ब्राईट टुबी करतात त्याला लागतात परत एंगेजमेंट वगैरे असल तरी सगळ्यालाच लागतं ना
हो प्रत्येकाला आता आणतातच
हो सेलिब्रेशन काय पण सेलिब्रेशन असू दे.
हो कोणत्या कॉलेज म ि असता म्हणजे तुम्ही
कॉलेज मी सांगते तुम्हाला नंतर ते पर्सनल डिटेल्स काही नक
नाही आपण जस्ट नेम सांगितलं तरी चालते असं म्हणजे डीपमध्येध्ये इन्फॉर्मेशन नाही द जे असं आहे.
हा म्हणजे फक्त आपलं नेम घेतलं तर चालू शकते पण आपल्याशी रिलेटेड एवढं पण जास्त काही नाही सां
ठीक आहे सब्जेक्ट वगैरे सांगू शकत
हा मी इकोनॉमिक्स घेते म्हणजे कॉमर्सला आहे
अच्छा हा
इकॉनॉमिक्स म्हणून सब्जेक्ट असतो इलेव्हनथ टवेल्थ ला तो घेतला लास्ट इयर एका दुसऱ्या कॉलेजला होते. हा तिकडं मी ते ओसेम रेसिपी माहिती?
हो माहिती आहेत की
ते सब्जेक्ट घेतात ते मग ह्या वर्ष इकॉनॉमिक्स घेतला आता बघू आणखी एक कोणता तरी दिले तर
ते जवळपास सगळे म्हणजे रि एकमेकांना असं. म रिलेटिव्स करतात ते टॉप
हो होय रिलेटच करतात ते काय त्याच्या मधले सगळे ओसिएम रेसिपी मधले. एकसारखे असतात पण इकोनॉमिक्स जरा पूर्ण वेगळं पडते ह ते कसं पूर्ण आपलं देशात सगळं च अवघड आहे ना तो सब्जेक्ट.
होय अवघड आहे. मला ते त्यावेेळेस व्यवस्थित कळतच नव्हत.
म्हणजे मला अवघड नाही वाटत. तेवढा सोपा वाटतं मला पण जे माझ्या बाकीचे फ्रेंड्स वगैरे होते ना त्यांना
ते मला एस पी परत ओसीएम ते जात होतो.
सोपं आहेत सोपं आहेत ते कस सगळं बिझनेस
हा ते थोडं टफ जात होत.
होय हय. मला इकोनॉमिक्चं कधी काही एवढं वाटलं नाही कारण आम्हाला ज्या टीचर हो इलेव्हन ट. छान शिकवायच त्यामुळे ते समजायचं पण आणि त्यानंतर ब कॉम एमकॉम ला पण ज्या होते ते पण छान घ्यायचे एवढं काही कधी वाटलं नाही पण माझ्या बच्चे जे मुली एमकमला वगैरे होते ना त्यां. ज सब्जेक्ट राहिलेले ते परत सुटलेच नाही इकॉनॉमिक्स
होय ते लक्षात नाही आलं की परत त लिंक नाही ला रा हम् हम.
माझ मला तर अकाउंट आवडत कारण, तो मध्ये स्पेशलायझेशन होता नाप हाां हा हा हं हं हं
हीं हीं हा मी कस ते अ पहिला केलं कॉमर्स त्यानंतर मग मी बेसी हॅलो!
हा बोला ना,
हा मी कॉमर्स केलं त्यानंतर मग बी सी ए केलं मी डयरेक्ट चेंजच केलं
हा हा ह मग बीसीए मध्ये पण एक वर्ष काहीतरी आहे ना फर्स्ट
होय होय फर्स्ट इयर ला आहे की फट स फस्ट सेमिस्टर.
माझे दी होती ना तीच पण ते झाले तिला पण होता
पण ते एवढं काय डीप मध्ये नव्हत
हा म्हणजे बेसिक होतं म्हणजे जो अकरावी, बारावीला होता तेच होत सगळं फायनल अकाउंट वगैरे
तितकं पण नाही डीप मध्ये त्याच्यापेक्षा पण थोडंच वरल्यावर. फायनल अकाउंट तेवढंच इंटरव्हू वगैरे
मॅथस थोडा आवडायचं पहिल्यापासूनच त्यात तो अकाऊंट सब्जेक्ट म्हणल्यावर मला जास्तच आवडत होता नंतर बीकॉमला पण मी तोच ठेवला ते एमकॉम ला पण तोच होता फर्स्ट आलेला युनिव्हर्सिटीला अकाउंट्स मध्येे
हा मग एकदम कडक म्हणजे व्यवस्थित असेल.
होय होय त्यांना आवडत होता. त्यामुळे समज चालेल.
स
ठीक आहे कर द मग परत पण
हो चालतय आता करू का लगेच मग?
आता एक मी थोडा वेळ बाहेर चालले. मी तुम्हाला आले की मेसेज करते की. हा एक अर्धा तासात अर्धा एक तासात येणार. तर
अच्छा अच्छा हां हां लेल ठीक आहे ठेव.
हां.